बसले तुम्ही स्वयंपाक झाला की
मी पण बसले निवांत मध्यी जरा वातावरण पावसात झाले म्हणलं काय होतेय बघावं तरी वारं छान सुटलंय म्हणून बसलोय दारात जरा ह गरम गरम भजी करायला काय नाही ते भजी खाऊन तर कटाळ आला बास झालं जरा वातावरण झालं की मम्मी नाही हहातच की जरा वातावरण झालं की मम्मी भजी कर करून करून झालं तीन चार वेळा झालं तर पाऊस काही पडला नाही आता काय भजीबजी करणार नाही म्हण तुम्हीजी करतां म्हून पड झालाय आधी पडू आ मग करणार मी होयच कि मग-
हम्म
उगंच करा खावा पण ते पाऊस पड ना
नाही होय आपलं खाण्यातच चाललंय ख भजी पाऊस का पडना आणि का
काय नाही बघा
तुम्ही कपडे वगैरे कुठे खरेदी करताय काय
तुम्हाला सिरियस सांगतो आता आता झालं तर मला तर ऑनलाईन च बघतोय टॉप वगैरे मागवतोय जास्त करून कसं आता कॉलेजमुळ कसं जीन्स आणि टी शर्ट किंवा टॉपर्स घालते ना
हा
पंजाब ्रेस वैगरे जास्त घालायला मिळत कारण एवढ्याला आमं ट्रॅ्हलिंगूनयं दिवसभर ड्रेसमध्ये कमफर्टेबल वाटत नाही म्हणताना जीन्स वगैरे खरेदी म्हणलासा तर असं तर ऑनलाईनच करतोय पंजाबीड्रेस वगैरे घय ह पंजबी ्रे साडी वगैरे जर घेतय तर मी आता दुकानात जातोय म्हणे आता बंद केले दुकान मी जास्त कारण क दु चांग भेट मिश वरे छा कापड छान अस न तुम्हाला सग नवीन नवीन व्हरायटी कापड क्वालिटी एक नंबर असत्या जर पसंत नाही पडल‌ तर रिटर्न करता येत
हा हा हा.
आणि रिट महत्वाचं म्हणजे कसं झालंय कॉलर नवीन नवीन व्हरायटी. त्या ऑनलाईनला अजून दुकानात जे आलेले नसत ते आपण त असतात ना. आणि दुकानात एवढं व्हरायटी नाहीत राहिली आता काय. जीन्सवररचे टी शर्ट वगैरे किंवा टॉप घालायचे म्हटले तर. तुम्ही कुठे करता.
आम्ही काय अस कधीतरी कि दुकानातच जातोय ऑनलाईन कधी केली नाही म्हणजे वहिनी... म्हणते ऑनलाईन बघा ऑनलाईन बघा आम्ही ऑनलाईन कधी केली नाही.
केला तरी पण छान असतील बघा.
म्हणजे काय वाटतंय आम्हाला हात म्हणजे अस का आपड क्वालिटी.. असं खराब असेल दिसायलाच चांगलं दिसत असं वाटतंय.
नाही नाही असते छान असते.
ह
कापड क्वालिटी एक नंबर असते म्हणजे एखाद्या कापडाचं जर समजा आलं चुकून. चुकून बायच्यान्स त्यांच्याकड डिफॉल्ट पार्ट एखाद्या वेळेस येतो पण त्या प त्यांना रिटर्न केला. रिटर्न करायचा आणि हा घेतात तेनी आणि पैसे आपले आपल्याला परत येतात.
हा हा हा.
आता सरसमज दुपार दोनला वगैरे नेली कारण त्यांनी आपले रिटर्न केलेले ड्रेस वगैरे... तर संध्याकाळी आठ नऊ पर्यंत आपले पेमेंट आपण जे केलं असं ते परत येत आपल्याला.
हा हा.
त्यामुळे त्याचा प्रश्न येत नाही. तेच बर पडतंय तुमाला सगतो तुम्त.. ड्रेस घालता का साडी नेसता.
आणि घरी असते त्यामुळे काय गाऊनवर असते. साडी कधीतरी फंक्शन ला.
ह हा मग तुम्ही फिराय वगैरे जाताना हा तेच की फिरायला... ै जाण्यासाठी वगैरेड्रेस म्हटला सगनी म मिशो वर एकदा ट्राय करा. मिशोवर एकदा ट्राय करा छान असतय शॉपिंग करायला.. आवडत आणि एकापेक्षा एक असतात भारी भारी. आणि रेट पण कस असते बजेटमध्ये असतय महागातलं पण नसतय बघितलाय तुम्ही.
काय बार्गनिंग करच वेळ जातोय आणि त्याच्यामुळे जास्त रेट पण लावलेले असतात.. आणि बार्गनिंग करून आणि तेवढ्याच येतात त्यापेक्षा ते असं ऑनलाईन घेतलेलं बरं अस पण वाटतंय कारणग... बरं मागा मागी नाही काय नाही काय नाही.
मागा मागे नाही ते नाही आणि मागून सुद्धा देत नाही तो दुकानात क तुम्ही च... लई झिग झिग कराय लागतय.
होय होय.
मी बघितलय आता दिवाळीचे वगैरे मी अस ड्रेस दुकानातूनच घेते ना.
हा.
दिवाळीचे ड्रेस बाकीच्या वगैरे आप फंक्शनसला वगैरे ड्रेस मी दुकानातून घेते, पण त्याला बार्गेनिंग करा म्हणजे. तेवढ्या त्या मानाला ते ड्रेस नसत्यात पण तेवढ्या किमतीचे पण हो म्हणून रेट. हजार चे ड्रेस दोन हजार ला लावून ठेवतात.
लावून ठेवतात होय दिवाळी वगैरे तर अग बघायला नको अशी... गर्दी पण असत्या आणि त्या रेट पण असतात
होय म्हणूनच त्या वाटणीचं काय करायचं. एकदा तुम्ही ट्राय करून बघा तुम्हाला नाही आवडलं तर तुम्ही दुसर्याकडे आहेच अमेझॉन म्हणा परत फ्लिप.. काड वगैे भरपर ठीकानी आहेण म जास्त करून मीशो. शोच कस रिटर्न पॉलिसी लई सोपी आहे बाकीच्या चि लई झंझट मग त्या म्ह हे मिशो बर म्हण मिशोवर मागवायच.
अ बघते एकदा ट्राय करून वट पौर्णिमेची खरेदी. झालं ते. काय घरीच आहेत, सगळे साडी वगैरे नाही आता कुठं आ आधिक. महिन्यात मम्मीने घेतलेली साडी आहे तेच आता घेणार. तझ ब्लाऊज वगैरे सगळं तयार करून ठेवले.
हा.
हम. तर तीच करायची.
मॅम तुमच्यात वटपौर्णिमेच्या उपवासाला तुम्ही काय खातासा.
सकाळी काय फळच, पूजेला जाऊपर्यंत काय नाही खात. सकाळीच चहा तेवढा घेतलेला असतो. पूजा करून आल्यानंतर ते पंचामृत फळ काहीतरी खायची. संध्याकाळी उपास सोडतेय. तुमच्यात कधी सोडत उपवास मग
संध्याकाळीच असतोय
ह् हम् ह आता यावेळी काय बेंदूर आणि वटपौर्णिमा एकाच दिवशी आल्या
तुम्ही कर्नाटक बिंदूर करता मग तुमचं काय दोन सण एकत्र होऊन जात आमच मग आम्ही महाराष्ट्र बेंदूर करतो
हम हा
दोन्ही सण
दोन्ही सण एकत्र पोळ्या आता संध्याकाळी करायला लागणार बेंदराच्या पोळ्या सकाळी असतात प संध्याकाळी करायला लाग होता
आणि आमच कश्या महाराष्ट्र बेंदूर असत त्यामुळे आमच्या पुढच्या त्याच्या ए पुढच्या महिन्यातला येणार आमचा पुढच्याच महिन्यात आहे वाटत महाराष्ट्र बेंदूर
त्रास
कर्नाटकी झाल्यावर महाराष्ट्र असते
हम्
तुमचा झाला की आम्ही महाराष्ट्राचा करतो आम्हाला पहिल्यापासून कस महाराष्ट्रातच केलाय ना कर्नाटकचा कधी केलेला नाहीये
सध तिकडं कर्नाटकी पोळ्या कराच्या पुरणपोळी अमरस हम्म बैल काम आणिच प्रत्येक सणाला आणि पुरणपोळी आहेच बैल म्हणजे आपण घरात पूजा करतोय तेच की माती
माती ची व्हय मला वाटल कारण सहसा कस बऱ्यापैकी लोकांच्या कस जनावर अजून रा
माहित की बया खेड्यात लोकांच्याकडे माहीत नाही नाही नाही ते पूजन करायचं ते बैलांच जा त्यांना निवद दाखवून करायच
काही निवदाला काय नसत जास्त पोळी होय
हा
आणि ते काय आता दरवर्षी प्रत्येक सणाला
पुरणपोळी हायच कोणत्या सणाला महिना्याला एक
महाराष्ट्रात महाराष्ट्रातल्या लोकांना पुरणपोळी हा फर्स्ट प्रायोरिटी झाले आ प्रत्येक सणाला काय करायचं पुरणपोळी प्रत्येक सणाला पुरणपोळी अस वेगळं -
कार्यक्रमाला चला पुरणपोळीचा गाढवा आता जास्तीत जास्त कमी आलेय तर कोण जास्त कर!
कमी आले म्हणजे शंभर दोनशे पुरण - तवा लाटायला तर वैतागत्यात माणसं खर सांग हां - तेच होतंय.
हम्म
पहिला कसं होतं का माणसं माणूसबळ जास्त होतं ना - जॉईंट फॅमिली असायच्या आता -आता कशा प्रत्येकाच्या फॅमिला वेगवेगळ्या!
होय आणि आता जास्तीत जास्त - कोण खायला पण बघत नाही जुनी माणस आहेत तीच खातात पुरणपोळी!
होय पुरणपुळ्याला म्हणतात एवढं गोड काय खायचं मग खात - नाहीत पण आप आपली शेवटची पिढी -
हा येथून पुढची पोर हा आता आमचा सुनाव कोण करणार पण नाही त्या - खाणार पण हाय.
म्हणजे आता आजकाल कसं झालंय पोरींन चालवते मी स्वतःवर सांगते मला पो - पुरणपोळ्या अजून लाटा येत नाही व्यवस्थित! पुटतीच माझी त्यामुळे मला कधी- कधी असं वाटतं मी बाकीच - सगळं करते काय आमटी वगैरे करू शकते गोळवणी करू शकते. परत ते भाजी वगैरे सगळं प्रकार करू शकते पीठ पण मळून द्यायला तयार आहे पुरण बिरण सगळं करून द्यायची तयारी आहे. पण पुरणपोळी लाटायलाच येत नाही फुटतीच म्हणजे करायची इच्छा मरते. ती माझी कस आहे पुरणपोळी अशी छान झाली न फुटता झाली तर!
करायलात हो तसंच आमचं पण तसच होत की - एक एकदा आल्या की चांगल्या येतात. पण एकदा बिघडलं काहीतरी मग सगळं पूर्ण दिवसच खराब होत.
हा मग ते फुटलं की नको वाटतं करायला मग ते सगळं पुरण बाहेर येतं मग ती खाणारी - मग म्हणतात कशला केले चांगले वाटत नाही मग नाव ठेवून घ्यायला नको वाटते.
हम्म
म्हणताना मला मग क मग बाकीचं मी सगळं करते मला तेच पुरणपोळीसाठी जरा शिकायचंय आता! शेंगदाण्याच्या पोळ्या शिकायकाच्या आहे महत्वाचं मला - मला त्या आवडत्या मला येतच नाहीत. ते छान वाटतात ना खायला सगळ्याच्या पोळ्या तुम्हाला येतात काय -
येतात की -
च बनवायचे असतात.
काय शेंगदाने भाजून त्याचा कूट करायचा गोळा आपण बारीक - बारीक! खिसून तो आणि त जरा मिक्सरला लावायचा म्हणजे एक जीव करायच ते - गुळ आणि शेंगदाण्याच कूट चपातीचं पीठ आपण मळतोय ते मळून त्या चपाती - चपातीच्या पीठात ते भरायचं आणि लाटायची पोळी - पुरणपोळी सारखंच फक्त शेंगदाणेच कुट आणि हे वापरायचं. बोल हम्म मळताना - थोडासा दुधाचा थेंब लावला तरी चालत पुरण भरताना. म्हणजे ओलसरपणा येण्यासाठी दूध असं जरासं - लावून हे करायचं. म्हणजे मऊष पुरणपण हां
रेसिपी प्रॉपर येत नाही युट्यूब वर मी बघितली पण मला ते जमना ते पण बघून! कळ नाच काय केलंय नेमकं यांनी -
हां
असं व्हाय लागलं म्हणता ना म्हटलं तुम्ही सांगावं. आता काय भेंद्रालाच करणार मी आता काय आधी म काय नाही
आ
ेंद्रालाच
पेंद्राला शेंगदााण्याची कोळी
करणार मी अस सगळ्यांसाठी नाही करणार दोन तीन ट्राय करणार म्हणजे चांगल्या झाल्या तर मग पुढच्या वेळेस नेक्स्ट टाइम जास्त करायचा वच करा आणि जर समजा हे चांगलं झालं तर ते फेकून चांगलं वाटत आहे ना आधीच
होय आधी छोटस हा जरा अस करून बघायचं
करायच हा चालत कराचय पघ ठेवकय
हा हा ठेववा ठेवा क